हा हा येतो येतो तुमच पण येतोय आवाज हा ब
अ आवाज होता माझा
हो हो येतो या.
तुमचं एकदम बारीकच आहे पण हम्म.
हम्म आता आता येतो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हां हां बोला.
अह थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे आज आमकडे असं आबूट आलं आहे ना त्या हं. बोला ना.
काय म्हणता काय चाललं.
अ.
तुझ नाही बोला बोल दे.
हम् हम्. काही नाही आता आता बसली होती एक म्हटलं कॉलच पूर्ण करून घेऊ आज असं.
हम्म हम्म हम् बोला ना कशाविषयी बोलायचं.
हम्म. बोला ना पावसाविषयी पाऊस पण पडला ना अजून
प्रदूषण विशि बोलुया आपण हो चालेल ना.
प्रदूषण म्हणजे कसं आता बघा अ पूर्वी एवढं लोकसंख्येचं प्रमाण नव्हतं. आणि अ लोक काय त्याचे गरज असणे त्याच गोष्टींचा वापर करत होते नाही ना आता एक एका घरामध्ये पूर्वी तर सायकलच वापरायची म्हणजे असं गाडी विडीचं प्रमाण नव्हतंच. त्याच्यामुळे ते ध्वनी प्रदूषण म्हणा किंवा मग वायू प्रदूषण म्हणा यांचं प्रमाण पण कमी होत तेव्हा मग
हो हो.
आता कसं? प्रत्येक घरामध्ये फोर व्हीलर पण परत दोन दोन तीन तीन गाड्या एका घरात
तेच म
त्याच्यामुळे ना हम् मग आणि साधारण असं कुठे पाई चालत जाण्यासारखं असलं तरी गाडीचा वापर करता लोक.
हो.
मग त्या गोष्टींमुळे काय होवून गेलंय की हे वायू प्रदूषणचं प्रमाण पण जास्त झालंय. परत हॉर्न एवढे जोरजोरात वाजवायची कामं मग ते ध्वनी प्रदूषण निर्माण होते ते त्याच्यापासून पण.
अहो शेती एवढं जवळ आहे तरी लोक गाडीवर गाडीवरच जातात शेतात सुद्धा. आमच्या इकडे तेच आहे इतक जवळ आहे खूप फॅशन गाडी डायरेक्ट शेता जवळ
हा म्हणजे आता मेहनत म्हणजे लोकांना कसं झालंय की मेहनत जास्त करायची हे नाही राहिली आहे कॅपॅसिटी नाही का? पूर्वी लोक काय करायचे ते सगळं काम स्वतःहुन करा आता काहीतरी आयत कस. काय मिळणार सगळ्या गोष्टी तस होऊन गेल्या नाही काही अस होते. ते ना अ कपडे धुवायचे म्हटले का मशीनचा वापर. मग त्याच्यामुळे पण काय होतं मशीनचा पण आवाजच येतो ना काहीतरी मग ते पण ध्वनी प्र प्रदूषणच हे होतच परत अं आता आधी ना सायकलचा वापर करायचा त्याच्यामुळे प्रदूषणचं प्रमाण नव्हतंच. आणि लोकांचं आरोग्य चांगलं राहायचं प्रदूषणाच प्रमाण क कमी असल्यामुळे. आता तर सगळ्याच गोष्ट एवढ्या एवढ्या पोरांना सुद्धा आता हो अस्थमा किंवा असं काही काही आजार उद्भवतात. मध लहान मुलां सुद्धा मधुमेह निघालाय आता बाल मधुमेह म्हणून. म्हणजे मग ते प्रदूषणामुळेच हे लोकांच्या आरोग्यावर पण प्रमाण परिणाम होत चाललायचा त्यांचा.
हा आमच्या इथे ना म्हणजे एक आजोबायेत असे जुनेच ये. त्यांच तरी वय ऐंशी नव्वद पर्यंत असेलच बहुतेक बरं का.
हो ना ना.
ते अजून पर्यंत सायकल वापरताय म्हणजे त्यांना गावात जायचं असत ते सायकल त्यांच्याकडे पण आहे ना मोठे गाड्या
सायकलीने काय होतंय नाही सायकलीने काय होत आपल्या शरीराची हालचाल होते. त्याच्यामुळे ते आपला व्यायाम होतो त्या गोष्टींचा आहे ना आणि कस गाडी अस एक किक मारलिका झालं लगेच् चाललं आपण म्हणजेिथे मेहत करायची काही गरज नाही नुस बसल्या बसली आपण कुठे पोचू शकतो मग ते व्यायाम होत नाही काय नाही त्या गोष्टींपासून आपल्या. आपलं शरीराच
हा ह पहि
शंभर शंभर एकशे दहा शंभरच्या पुढ त्यांच् आयुष्य हे मध्ये जगायचे आता तुम्ही वीस पंचवीस पंचवीस पंचवीस व वयाच्या मुलांना सुद्धा अटॅक वगैरे यायला लागलेले आता.
हा.
म्हणजे हे मग कसं ते वातावरणमुळेच आपल्या आरोग्यावर पण थोडं परिणाम होतोच ना.
हो म?
हे प्रदूषण म्हटलं किंवा काय म्हटलं तरी.
आणि आत्ताचे लहान मुलं अशे बाहेर खेळतानी दिसत का अजिबात दिसत नाही ना.
निस्ता फोन फोन हा.
बाकी गावाकडे तर म्हणजे आहे बऱ्यापैकी आहे पण चांगलं आहे ना सिटीपेक्षा तरी. गावामध्येध्ये कस स्वत स्वतः काम करून कष्ट करून लोक आयुष्य जगत असता.
पण.
नाहीे ना सिटीमध्ये सगळं रेडीमेड तसं काय मिळणार सगळ्या गोष्टी अस होन गेले.
हा मेहनत करायला नकोच मेहनत अजिबात नको.
आता बघ काय ऑफि काहीतरी अ म्हणजे बायका ऑफिसची कामं पण करतात बरोबर. मग ते बाजारातून अ भाजीपाला निवडले ना भाजीपाला कसा मिळणार. ह ना म्हणजे तिच काम कण्याची गरज नाही घरी गेल्यावर फक्त कोोडणी द्यायची त्या भाजेला असं. आता इथे सिटीमध्येध्ये झालेलं आहे आता.
हा त्यांचं कसं असतं पैसे घेणे ते चालतील. पण मेहनत नको.
लसूणचं दम ज आहे मार्केटमध्ये असं निवडून दिलेला असतो म्हणजे सोलून दिलेला डायरेट का.
हम्म.
हा ते ज घर जाऊन फक्त फोंडीत झालायच बाकी काही मेहनत. करायला करायची गरज आहे.
आता लसूण लसूण सोलायला का खूप वेळ लागतो का बं
हा मग ते सुद्धा आमच्या जास सोडून देतात कारण त्या ऑफिसच्या बायका असल्यामुळे. त्यांना तेवढा मेहनत करायची आणि वेळ न असतो तेवढा मेहन म्हणजे
हा ना
अस सं होन गेलेय. त्याच्यामुळे सगळ शरीराची पण हालचालली मग काहीतरी दुःख. दुखापत हा हा आजार निघाला तो आजारमध्ये आपण. ज्या ज्या हजारांची नाव सुद्धा ऐकलेली नसणार अशा हजारातता निघालेले.
हो बरोबर आहे.
पूर्वी नव्हत एवढं काही आणि म्हणजे इतके वयस्कर लोक सुद्धा कामं करायचे.
हम्म.
बाकी तुम्ही काय बोलणार त्याच्यावर.
ह काय बोलोल आता
हॅलो.
हा म्हंटलं गावाकडे पण तसंच शहरासारखंच झालंय गावाकडे पण हम्म आता पहिले कसे आपण आपण लहान होतो तेव्हा आपण असं बाहेर खेळायचो क ती मजा यायची असं वाटतं पहिले दिवस परती आवाज.
हम्म हम्म
पण नाही नाही तसं नाही ना शक्य पण आता नाही होत अस लहानले मुलं खेळता नाही पण दिसत.
आता सगळ्या गोष्टी अव्हेलेबल ना घरा मधच त्याच्यामुळे म ते ग्राउंड घे ग्राउंडचे खेळ खेळत नाही लोक आता असं झाले.
म्हणजे असं खेळत असता बघितलं तरी मणाला अस.
पहिले टीव्ही साधी टी व्ही नव्हती कोणाच्या घरामध्ये
नाही नाही असं जे जास्त श्रीमंत असेल ना त्याच्याकडेच
हा टी व्ही म ते एकाकडे असायचे तर ते त्या घरातच बाकी जाऊन बसायची मुलं असं होतं पहिले
हो. सगळे मुलं तिथे जाऊनघ
म एक एक सिरियल बघण्यासाठी वाट बघायची की बाबा ही सिरियल आज आज लागणार त्याच्यामुळे रविवारी काहीतरी ते याचा कार्यक्रम असायचा बघा गाण्यांचा.
हो सकाळी सकाळी चित्रहार
एक ते चॅनल होतं दूरदर्शन म्हणून ह ना.
हा तो एकच होता.
मग त्याच्यावर रविवारी सगळे म मूवी पिक्चर म्हणा किंवा गाण्या च अ अ हे. गाण्यां गाणे लागायचे रविवारी सकाळी काहीतरी सात सात आठ वाजता
हा ते
म्हणजे एक्साइटमेंट राहायची तेव्हा की बाबा हा कार्यक्रम आता लागणारे. हे बघू आपण नाही का सकाळी लवकर उठून आवरून पटापट टी व्ही समोर बसायचे.
आता चे.
एवढे चॅनल असून पण मन नाही लागत आता ते बघायसाठी नाही का.
नाही नाही अजिबात नाही लागत इकड. आता दोनच वर्षाच्या मुली आहे आमच्या इथं. त्यांना युट्युबच म्हणजे चिन्ह आहे ना ते ते बरोबर बर लक्षात ठेवलं तिने एक. कि नाही आणि त्याच्यावर बरोबर क्लिक केला का बरोबर
म म एवढा एवढ्या मुल म्हणजे. आमच्या इथून बरं एक वर्षची दीड वर्षाची त्या पोरीनां काय कळतो बरं.
हा आआ.
त्या पोरीनां काय कळत.
पण मग ते बरोबर अ वरती कसं सरकवायचं चिन्ह? खाली कसं करायचंय बरोबर.
खूपच हुशार आहे पण मुलं.
बरोबरी याच्यामुळे पण काय म्हण गेलं की आरोग्य म्हणाय.
परिणाम होतो ना हा ना तेच ना.
शेतीवर पण पण वातावरण वातावरण. तेव्हाच वातावरण कसं टम टाईमावर पाऊस पडायचा टाईमावर सगळ व्यवस्थित व्हायचंय ना.
होन.
प्रदूषण मु आता वातावरण सु बदलून गेलेलं.
हम्म आता जून नेमा संपत आलाय तरी पाऊस नाही इतक कडंक ऊन आहे आमच्याकडं. ऊन्हाळ्या सारखं ऊन पडलाय.
हा आज नाही पण आता उन्हाच कंटाळालाय असं वाटतं पाऊस पाहिजे आता असं. आ मग शेतीचे काम पण लांबू राहिले ना ओ.
वरणावळ झाला तर मग ते शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांच्या जमिनीवर किंवा म पदार्थांवरतील
परिणाम मग तेच ना पाऊस पाऊस नाही तर आता आमच्या विहिरींला सुद्धा पाणी नाही राहिलंय. एक एक दोन तासच विहीर चालते म्हणजे पाणी राहात तो हो.
खूपच आहे खूपच म्हणजे.
मग परिणाम त्याच्यावरच सगळ परिणाम प्रदूषणामुळेच. आता नाशिक भागामध्ये न्यूज मध्ये बघितलं का किती झाडं तोड झाली.
हा आ.
या कुंभमेळ्यासाठी
कुंभमेळ्यासाठी.
पण मग ते झाडड तोडल्यामुळे किती नुकसान होतं लोकांचं आातात बघा म्हणजे. पन्नासच. पंचेचाळीस च्या वर आता टेम्परेचर गेलंय या वर्षी पन्नासच्या आसपास होतं. आता पुढच्या वर्षी काय सांगतायसा
दिवसेंदिवस वाढतच ना ओ ती
हूं पुढच्या वर्षी आता त्याच्यापेक्षा जास्त आता एवढं झाड पडलंय त्याच्या नी शंबर टक्के पुढच्या वेळेस जास्त पन्नाच्या पुढेच जाणार मी त म्हणते.
हो हो.
म याला कारणीभूत माणूसचं ये.
कारणीभूत
हॅलो दहा मिनिट झाले ताई आपले.
हा ताई तुम्ही तिक्नं करा आता हा हो हो